हॅलो.
हां, येतोय आवाज? हो, आवाज येतोय, तुम्हाला येतय, हो हो व्यवस्थित येतोय.
ओके. अ, ताई आपण आज गड किल्ले यांच्यावर बोलूया.
बलूया. चाले- तुम्ही केलेलं आहे का कुठे ट्रेकिंग वगैरे? गडांवर जाऊन वगैरे. नाही नाही म्हणजे तस आमच्या आम्ही जिकडे राहत होते ति ते कसं काही हे नवतं एवढं.
मग आता हां मग आता मी परत अं आत्ता आली मी पुण्याला ऱ्हायला एक, दोन- तीन वर्षात. तर आता, मुल पुण्याजवळच सर्वात जास्त गड आहे किल्ले आहेत. व्हय व्हय पण- तसं माझ नाही झालं तेवढं फिरण. गड किल्ले चढणं नाही झाले. थोडे थोडे अं, असं कधीतरी ट्रीपला गेलं तर- फार थोडं फार. असं झालेलं आहे मुलं जातात आता, आम्ही- सर्व किल्ले फिरून आलेलो आहे. आ हां. फक्त आम्ही जेव्हा सर्व किल्यांची ट्रिप काढलेली होती ना तेव्हा फक्त सिंहगड बंद होता. बाकी सगळीकडे जाऊन आलो. हो का. म्हणजे आमची पूर्ण फॅमिली स सोबत म्हणजे फक्त मुलं मुलं मुलं. आणि अ एक आत्या होती, सोबत ब- तिचे मिस्टर बस, आणि छानपैकी मोठी ट्रिप केली.
भारी होत सगळं,
सगळं सगळं पायी जाणं, पायी येणं वरणं एवढ्या वरती चढायचं बरोबर, सगळं केलं आणि, भारी एन्जॉय पण केलं ते, हो ते कसं आहे ना, त्याच्यानंतरच समजत.
कि तेव्हा त्या लोकांनी,
त्या लोका. लोकांनी कसं केलं असेल, त्यांना तर युद्ध करायचं होतं, आपण नुसतं बघायला जातो बघायला जातो. बरोबर आहे, ते तर आहे त्याच्यात म्हणजे खूप. कष्टानी. काय-काय मिळवावं लागतं, कुठलीही गोष्ट सगळ्याच गोष्टीला कष्ट असतात पण ते जर आपल्याला स्वत देव वगैरे जे काही असेल, त्याच्यासाठी जे काही घ्यावं लागतं.
बरोबर आहे, पण त्यावेेळेला त्यांनी, एवढ्या सगऱ्या गोष्टी केल्या म्हणून. स्वराज्याची निर्मिती केली, म्हणूनच तर आज, आपल्याला एक. प्रकारच स्वातंत्र्य आहे ना? म्हणून तर ते म्हणते कि, तेवढं करण्यासाठी तेव्हा कि ती कष्ट त्यांना झाले, असतील आणि
हो मग,
त्याच्या मुळे, अ आणि अजूनही इतक्या, वर्षां नंतर ते किल्ले, अजूनही आपल्यालाप्रेरणा देतात, ह आहेत आणि, त्याच्यातून काहीतरी शिकायचं म्हंटलं तर, बघू वाचून, हो बरोबर, पण आहे, आणि कस ते रायगडावर पण बघितलं का, एवढा मोठा रायगड होता, म्हणजे तिथे बाजार पण बसायचा, तिथे सोनारांची दुकानं पण, आहेत अजूनही. म्हणजे बघ किती, साऱ्या गोष्टी आहे, बघण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे तेच ना, सगळं म्हणजे, लक्ष ठेवून, आणि पाण्याची सोय जिकडे तिकडे बघा हो त्या्या किल्ल्यांवरची, पाण्याची सोय, खूप छान होती.
हो, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे, तो मुरुडजंजिरा जो की, म्हणजे त्या, समुद्रामध्ये आहे तो. बरोबर पण वरती तिथं, गोड्या पाण्याच तलाव आहे. म्हणजे की आम्ही, म आता माझ्या मते दीड वर्ष झालं, फक्त जाऊन आलो आमची ऑफिस ट्ररीप जात असते, एक मे ला, वन डे रिटर्न तर तिथ,
इथंच, नाही का म्हणजे, पण मुलांना अशा ठिकाणी न्यायला पाहिजे, बरोबर आहे खरच आहे त्यांना म्हणजे, ते पाहूनही, त्यांना बरच काही, काही शिकायला येतं सांगून, ऐकून, वाचून, त्याच्यापेक्षा अजून जास्त, कस राहत नाही का, मुलां ना आता, आता सध्याच्या आताची, पिढी बघितली ना की त्या पोरांना फक्त फोन लागतो हातात, हा ते तर आहेच, आहे त्यांना वाचन, कथा गोष्टी हे सांगण्याच, त्यांना काही अर्थच उरत, कारण, तिथे ऐकून घ्यायच्या मणस तिथित, नसताततात त्यांना, फक्त मोबाईल पाहिजे असतो. तू त्यांना खेळायला पाहिजे असतो. हा आणि दिवसभर कसं ते शाळेतून खर तर कंटाळूनही येतात दिवसभर हा फर ते पण नाही आणि कस आहे माहितीय का? आपल्या वेळेस म्हणजे माझ्या वेळेस तर असं नव्हतं की शाळेतून या लगेच क्लास बघा लगेच, च हे करा लगेच तेरा अह हे प्रकार नव्हते, नव्हता, आम्हालाही नव्हता तस आपण, थोड इकडे, घरी यायचं, अभ्यास करायचं थोडस फिरायचं वगैरे काय, टी. व्ही बघणार तेवढी बघणार काय, खेळणार तेवढं, खेळणार आणि परत आपला आपला भ्यास अभ्यास आपल्या मनानी करत होतो म्हणजे असं बर्डन नव्हतं. त आपल्याला सांगाना गं कोणाला हं. की असं हे इतकं झालंच पाहिजे असंच केलं पाहिजे प्रत्येक विषया च्या वेगळ्या वेगळ्या वह्यात पाहिजेत असायच्या थोड्या थोड्या ग्रहपाठाच्या पण कस होत आपल्याकडे ना पाचवी सहावी सातवी आपल्याला जेवढं ओ नसं नव्हतं ना! हं. त्याच्या डबल ज्या आज ह्या सिनियर केजी ज्युनियर केजी फर्स्ट सेकंड नाही होय. ते त्याच्यामुळे थकूनही जानर मुलांच्या डोक्यापेक्षा जास्त मुलांच शिक्षण हा तेन विषय थोडेसे असे तर काय होत की इतिहास त्यांना कसा शिकवला जातो आपल्याला माहित की नी अणि माझ तर म्हणंन अस क महा्र मध्ये इतिहास शिकवणारे व्यक्तीयना हे मराठीच पाहिजे कारण मराठी मधून तुम्ही जेवड चांगल. सांगणारना हा बरं जेवढं तुम्हाला त्या पोरांना इंग्लिश मधे कळणार नाही तेवढा रसही त्यांना निर्माण होणार. हा ती गोडी वेगळी असते म्हणजे आपल्याला गोष्टी करूपण करून अस सांग सांगण्याची एक पद्धत असते.
हो मग आज त्यांनी विचार करा ना जेव्हाआ एवढ औंरंगजेबाने त्यांना बांधून ठेवलं त्यांचे डोळे काढले त्यांना अ मीठ चोळलं एवढा सगळा त्रास सहन केला. तें तुम्ही इंग्लिश
मधी त्या पोरांना सांगून काही त्यांच्या डोक तिथं पर्यंत तें पोहोचणार पण नाही जितक तुम्ही ते मराठीमध्ये सांगणार. प्रत्येक क्लासची जी भाषा असते त्याच्या ह्याच्यावर कळा त्यांना ल खूप आ आजपर्यंत पोहोचते ती म्हणजे तशी असली म्हणजे
हम्म. आणि म्हणजे आता हे जे छोटे चे छोट मोठ चित्रपटांमधून त्यांना कळतं क की जसं छावा झालं राजा शिवाजी झालं.
हे याच्यातून त्यांना काय समजत आपल्याला नाई माहिती पण त्यांचे जे प्रश्न राहत ना तेव्हा आपण फक्त त्यांना सांगतो. होय, म्हणजे आपण त्या गोष बघितलाय तर आपण आपल्या डोळ्यातुन पाणी येईल जेव्हा छवा पहिला होय होय.
इव्हन माव
हवं म्हणजे अडोतीस चाळीस चे लोक जे रडले तो पिक्चर बघून त्यांच्या मुलानी त्यांना शंभर प्रश्न विचारलेले असतील विचारले असतील. खरंच हाय ना, का बर अस म का बऱ तसं नाही झालं त्यांना कोणी सोड. ला नाही कां मग त्यांच्यासाठी लढलच नाही लढलंच नाई ते जर आपल्यासाठी लढत होती तर असं तेच ना मग लोकांनी माझ खरच म्हणंन असंच राहील शेवटपर्यंत की इति हा मराठीतूनच शिकवायला पाहिजे.
ते कस आतपर्यंत पहोचतं म्हणजे आपल्या ते. त्या गोष्टी, हो आणि कस राहत ना आपनाला पण मॅडम होत्या ना. इतिहास कशी होणार आहे, हा. त्या स्वतः आहे ना शिकवायच्या पण ते स्वतः रडायच्या पण ह म्हणजे त्या त्या त्या आ. त्याच्यामध्ये एक इन्वॉल्व असायच्या की ते आणि मग ते आपल्या खूप लक्षात बसतात अशा गोष्टी.
हम्म.
म्हणून त्याच्यामुळे ते आजपर्यंत पोहोचत आपल्या, हम्म आणि आता होत काय कि? हे नुसत काहीतरी सांगायचं सांगितलं त्यांच जन्म कधी झाला, हो, त्यांचा मृत्यू कधी झाला आणि इतिहास संपला. हो तेच आहे त्यांनी काय केले किती किल्ले म्हणजे संख्येवर कस पट एक. ते, त्यांनी कुठून कुठ पर्यंत कसे काय केलंय आता त्यांना हत्तीवरती न्यायचा होता. होय, आताच्या कुठल्या हि मुलाला विचार तुम्ही सांगतात. सेम राहणार, नाई नाहीय, दहावी पर्यंतच्या मुलाला विचारायचं, नाहीये, की नाही गडावर हत्ती कसा नेला, कसा नेला? खरये, नाही सांगता ते तेव्हा आपल आपल्याना त्यांना सांगायचं होतं. कि डोलीमध्ये पहिले हातीच छोट पिल्लू नेल होत, बरोबरया.
आणि त्याच्यानंतर असं क
असं करत करत, तिथ, एवढे सगळे हत्ती झा झालेत, तेच. तेव्हाच्या काळामध्ये आता तरी रस्ता व्यवस्थित आहे, तेव्हा तर नऊ थाप दोन, पर. कडेकडे नी जावं लागायचं पडेल काय होईल याची पण भीती होती, हो, पण तेव्हाच्या मावळ्यांना शिकवायला कोणी होतच हा, नाही ना तेच ना. हे सगळं पोराण शिकवणं गरजेचं आहे पण मग आता काय पोरनचे फोन मध्ये राहता. ते आहे पण आता, पोरणपेक्षा जास्त आई वडील राह ते आहे, पण आता योग हि तेच आहे. म्हणजे आता ते अ जे पुढे त्यांना काय करायचं असल की? कि सगळ्यांचं बर्डन ते असत नाही की बाबा अभ्यास कर. पुढे तुला हे करायचं आहे, ते करायचं आहे.
कोणीतरी एखादाच असतो की बाबा नाही तुला आवडतंय ते कर. हा ते आणि कस लहान पोरांना, लहान अस म्हणजे मुलांना लहान असल्याासूनच सांगतात. तुला हे करायच बर का तुला काय करायचं मुला चार दहा वेस गोष्टी चेंज होतात. त, तेव्हाच म्हणतो की मला अस करायच, हा, जेव्हा त्याच बारावी पास आउट होणार, हा, मग तुला इंजिनिअरिंग करायचं आहे. की तुला डॉक्टर साठी जायचंय तर तुला टीचर बनायचं आहे. चॉईस ऑफ युअर असं सोडून द्यायला पाहिजे, पण नाही बरेचसे लोक बर्डन करत, हा चला दहा मिनट झाली. हो, ठीक आहे छान चालेल, चालेल थँक्यू.